ते कसे हात
नमस्ते चां र क
मी पण मजत ये अ आज मला तुमच्या हेल्थी फूड या विषयावर विस्तारून वा त बोलायचे आहे
हा हेली फूड खरंच खूप महत्त्वाचं आहे
अ नाही काय तर आवाज येत हाय हा आणि अगदी बरोबर हेल्थी फूड मुळे शरीर मजबूत हते आणि रोगांपासून पण संरक्षण मिळते पचन चांगले राहते आणि भरपूर पूर ऊर्जा पण मिळते ना
हो खरंच आजकाल लोकांना अजून चविष्ट पदार्थ खूप आवडतात पण निरोगीना खाणे तितके महत्चे आहे
हा आणि हेल्दी फूड म्हणजे असा आहार ज्या मध्ये कि शरीराला आवश्यक असणारे प्रतिनिधी प्रथिने जीवनसत्व खनिज तंतुमय पदार्थ अ कॅल्शियम तसंच योग्य प्रमाण कार्बोहायड्रेट आणि चरबी असतो ना त्याच्यामुळे
हो म्हणजे खूपच म्हणजे फक्त पोट भरणे पण असं नाही पोट भरावं. अं नव्हे तर शरीराला पण योग्य पोषक पण खूप. फार आवश्यक आहे म्हणजे योग्य पोषण भेटलं नाही तर ते. काहीच कामाच्यां नाही योग्य पोषण भेटलंच पाहिजे.
खूपच गरजेचं आहे आणि लहान मुलांना तर हे हेल्थी फूड खायला खूप गरजेचं आहे फास्ट.. फूड वगैरे खाता ना ते खूप वाईट आहे.
हो जंक फूड खाल्ल्याने खरंच खूप वाईट परिणाम होतो हेल्दीी फूड खायला पाहिजे.
खरंच. अ फक्त पोट जसे की कारण चांगले आहात. शरीराला आजारापासून वाचवतो आणि रो शक्ती वाढवतो आणि मुलांच्या वाढीस पण मदत करतो. आणि मोठ्यांनी मोठ्यांनाही पण रोगां रोगो निरोगी रा ठरतो. आणि आताच मज हा आणि कसं आहे आता हार. लहान लहान मुलं आ आहार पण चांगले घेत नाही तर त्यांची हाईट वगैरे पण कमीच असते. खूपच लहान दिसत. ते असं आता पाचवीसावीतले मुलं डायरेक्ट. पहिले कसे पाचवी सावीत राहायचे तर किती हे दिसायचे.
हेल्दी फूडमध्ये कोणत्या गोष्टीचा म्हणजे एवढ्या गोष्टीचा समावेश होतो ना. म्हणजे आपण ताजी फळे हिरव्या भाज्या डाळिंब कडधान्य दूध दही ताक. होळी मि. खिचडी सुका मेवा म्हणजे हे खूप कडधान्य सॅलेड घरचे ताजे. अन्न म्हणजे खूप आपल्यासाठी हेल्दी फूडमध्ये विविध.
फूड मध्ये तर आपलं अंडीी वगैरे हे पण खायला पाहिजे. अ गावडने अंडी वगैरे त्याच्याने पण प्रोटीन भेटत. आणि आपलं काय म्हणत हिमोग्लोबिन पण वाढतं खूपचऱ्या. बघायला गेले तर खूपच फायदेशीर वस्तू पण आहे पण. स आहे बा लोक खात नाही त्यांना फास् फूड वगर. आवडतं पण हे खूप हानिकारक आहे.
हो पोळ्यांमध्ये पण किती जीवनसत्वे असतात. खनिजे फायब
कसं आहे फळं पण खायला पाहिजे हां आणि फळं पण खायला पाहिजे कारण फळांमध्ये. पण जीवनसत्व असते खनिजे आणि फायबर असते. हा त्यामुळे शरीर ताजे तजे ताजे. ते ताजे त वाना राहते. आणि रोग प्रप्रतिकारशक्ती वाढते आणि वचन पण सुधारते फळांमुळे.
हो रोज एकदम.
रोज नारळाचं पाणी प्यायला पाहिजे. रोज सकाळी उठून हे पण गरजेचं आहे. हा हिरव्या भाजीपाला खा तुम्ही तांदूळची. तांदूळ तांदळाची भाजी खा शेपाल खा खूप साऱ्या भाजे गिलकी आहे दुड. कि खूप हम् रक्त पण वाढवते. हा. रक्त पण वाढवते ते पण आणि भाज्यांमध्ये भरपूर. कुरपोषक घडक असतात. अ त्या डोळे. त्यात डोळे त्वचा रक्त पचन आणि शरीरांच्या वाढीसाठी. पण आवश्यक खाय ना हिरवा्या पालेभाजी.
हो आणि डाळी आणि आणि करध तर. म्हणजे खूपच महत्त्वाची आहे. याच्यामध्ये प्रथिमे उत्तम प्रकारे आहेत.
ते पण म्हणता नेहमी म्हणता की भाज्या खायलाच पाहिजेय. पण काही मुलं खूप नाकारता तुम्ही हे हा. खूप नाकारतात ते मुलं की मला डळ मला नाही आवडत. ही भाजी मला नाही आवडत असं म्हणत पण खायला पाहिजे खूप गरजेचं आहे. की मोठे माणसं काही म्हणताना तर ते ऐकायला पाहिजे
आणि दूध दही ताक म्हणजे कडधान्य म्हणजे याच्यामध्ये स्नायू मजबूत पण होतात आणि वाढीसाठी पण आवश्यक त म्हणजे आता सकाळचा नाश्ता पण केला पाहिजे.
प्रतिनि प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत आणि स्थाय पण मजबूत होण्यासाठी ताकद वाढवण्यासाठी आणि शरीराच्या विकासासाठी प्रतिने प्रथिने आवश्यक असतात. म चणे तूर डाळ मसूर राजमा हे सर्व खूप उपयोगी आहे. ना
कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम असत प्रथिने असतात. त्यामुळे हाडे पण मजबूत होतात. म्हणजे पचनही पण चांगले राहते त्याच्यामुळे
आणि कसं हेल्दी फूड खाल्लं तर कोणतेही रोग पण होत नाही ना आपल्यान एवढी महिन्याची सेविंग वगैरे आपण करतो. ते वेस्ट होऊन जात ना असे रिकाम्या गोष्टींमध्ये
हो म्हणजे घरच्याना अन्न खरंच हेल्दी असतात असतात आणि कारण स्वछ आणि ताजी आणि कमी पण तेल मसाल्यामध्ये बनवले असते आ आणि बाहेरचे जे जंक फूडचे नुकसान एवढे आहेत. ना कारण की त्यांच्यामध्ये जास्त
खूप महत्त्वाचं महत्त् महत्त्वाचा नाश्ता न केल्यास शरीर थकते. चांगला नाशता दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देतो. ना
हो तेच नाही. आणि बाहेर च्या वस्तूंमध्ये जंक फूडमध्ये जास्त तेल, मीठ, साखर मैदा, त्याच्यामुळे खूप लठ्ठपणा सिडिटी आणि आजार पण होऊ शकतात
हा आणि कसं आहे. आपण नाशत्यामध्ये समोसा पावळे हे खाण्यापेक्षा ना रोज सकाळी नाष्ट्यात पोहे, उपमा, इडली, थाली, मग अजून फळे, दूध, मोड, आलेली कडधान्य ओट्स आणि दलिया हे सर्व उत्तम पर्याय आहेत. ना
हो म्हणजे संतुलित आहार खरंच खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे भाजी पारली भाजी फळे दूध खूप म्हणजे धान्य खूप हेल्दी आहेत आपल्या ह्यासाठी
हा आणि कसं आहे घरच जेवण म्हणजे खूप हेल्दी मानले जाते ना कारण क ते स्वच ताजे आणि प्रेमाने बनवलेले असते त्यात तेल मीठ आणि मसाल्याच प्रमाणपण नियंत्रित ठेवू शकता ना
आणि वेळेवर नाश्ता पण केला पाहिजे दुपारचे आणि रात्रीचे जेवण केल्याने पण पचन चांगले राहते म्हणजे वेळेवर जेवणही महत्वाचे आहे.
हा आणि कस आहे अ खूप महत्वाचे पाणी शरीर स्वच्छ ठेवते. पचन सुधारते आणि शरीराला ताजे तर वान ठेवते त्यामुळे दिवसभर े पाणी घवे ना
हो म्हणजे हेल्दी फूड ते म्हणजे हेल्दी फूड फक्त चोवीस टन असून पण शरीर आणि आरोग्य साइड खूप फार महत्त्वाचे आहे म्हणजे घरचे ताजे संतुलित आणि पोष्ट ठिकाण हेच सर्वोत्तम ह आहे आणि ऋतनुसार ह हा हार बदलला पाहिजे
ते कारण त्याच्यात जीवन स्वस्थ जीवन स् जीवान जीवन स्वस्थ तेवस्तना
हो म्हणजे आता आणि तेच ना ऋतनुसार पण हार बदलला पाहिजे म्हणजे उन्हाळ्यामध्ये म फळे खाल्ली पाहिजे तिखट वस्तू मसाल्याची वस्तू नाही गरम वस्तू हे पदार्थ नाही खाल्ले पाहिजेत. ताक आणि भरपूर पाणी हिवाळ्यात पौष्टिक व गरम पदार्थ पण पावसालूट हलका स्वच्छ आहार ख्यायला म्हणजे पौष्टिक वस्तू तू पण खायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये गरम असते नाही. खायला पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये गरम वस्तू चालतात. आणि
हा त्यामुळे धा न्य, डाळी, भाज्या, फळे, दही, सॅलड आणि इतर आवश्यक घटक योग्य प्रमाणात असतात ना. तर त्याला संतुलित आहार म्हणतात ना.
म्हणजे जंक फूड खाल्ल्याने. खरंच, बाहेरचे जंक फूड खाल्ल्याने ऍसिडिटीचा त्रास खूप होतो. आणि आपल्याना म्हणजे,
खायला हा. योग्य आहार घेतला ना तर आरोग्य पण चांगले राह ते. अ आपलं अ कोणते रोग पण होत नाही. जस की, आपलं हार्ट अटॅक मग किडनी स्टोन अशे वेगवेगळे खूप आ डेंग्यू, मलेरिया, फूड पॉयझन खूप वेगवेगळ्या ज्या जसे फूड पॉयझन तर जास्त होत. कारण तेल, मसाला हे जास्त खाल्ल्याने.
हो आणि घरचे खरच यांना कुठे येतात आणि कारण स्वच्छ ताजे आणि तेल, मसाल्यात पण बनवलेले असतात. पण ते आपल्यावर डिपेंड असतं, की किती तेल टाकावं. हो आणि ताजे हे असतात. आणि बाहेरचे जंक फूड खाल्याने.
आपल्या मम्मी वगैरे कसं आहे. एकदम मस्त कारण ते ल कमी, मसाला कमी घरच्या लोकांना जसं पाहिजे. चव चविष्ट त्याच्यात आपला प्रेम वगैरे टाकून. आनंद वगैरे टाकून ते खाऊ करताना पूर्ण चित्त त्यांचं त्याच्यात असत. हा, पूर्ण चित्त त्यांच त्याच्यात आस त ना त्याच्यामुळे मग हा, तर ते कसं आहे. जेवण खायला पाहिजे करायला पाहिजे. केलं ना तर खूप काही होत. हम कस जेवण वगैरे केलं. त्याच्याने खूप काही होतं ना कारण ज आपण काही केलं तर होईल. नाही केलं तर मग काही नाही. आपण बंद केलं तर ते सगळं होईल. नंतर फूड पॉयझन हे वेगवेगळ्या दुरुपयोग राहतात. जस तेलगट मसाला वगैरे खाल्लं तर, आणि बाहेरच खाल्लं ना तर खूपच हे होतं.
हो, म्हणजे भाज्या ज्यानी भाजे भाज्यामध्ये आणि फ्रूट्स वगैरे कडधान्य याच्यामध्ये खरच खूप पोषक तत्व असतात. आणि हे खाल्लंच पाहिजे. तेव्हा, आपलं पच, रक्त, शरीराची विकासासाठी उपयुक्त असतात. ते हिरव्या पालेभाज्या आहेत. तो खूपच फायदेशीर आहेत.
हा खायला पाहिजे. आपण आपण खात वगैरे नाही ना, त्याच्यामुळे तस होतंय.
हो, बरोबर म्हणजे हे खूप फार महत्वाच आहे. आणि कॅल्शियम आणि प्रथिने आपल्या म्हणजे आपल्या शरीरासाठी फार उपयोगी आहे. हाडे मजबूत होण्यासाठी.
हा, हम् का कसाय बघा तुम्ही पण, सांगा बाकी लोकांना मी पण सांगतो. हम, चालेल ओके.